हा बोला म्हटल ताई येतोय आवाज.
येत्योय येत्योय.
हो हो.
गेले का पाहुणे तुमचे.
हो पाहुणे गेले नेमके कॉ मी कॉल कट झालान. पाहुणे आले थांबले नाही हो लगेच- लगेच गेले एम एस सरांकडे काम होतं, त्यांना फ्लॅट बघाचं होत शेजारी मग ते. ते घर आहे नाही तुम्हा य म्ह
हा हा हा हो. अच्छा तुमच्याकडे हे अधिक माग करता का तुमी.
हो मग अधिक मास केला आणि आम्ही तर खूप मोठा केला डायरेक्ट. त्रऐंशी लोकांचं होत आमच्याकडे. अग सगळे बोल मगे नंत वैरे म मग निमित्ताने म. ते ते अस बोल नाहीना
कट होतय तुमच मधे मधे. रेंज नाही य का तुमच्या कडे. रेंज मध्ये या ना. हॅलो हॅलो हॅलो. हा काहीला हॅलो रेंज मध्ये या ना.